हा येतोय.
हो हो तुमचा पण आवाज नीट येतोय मला तुमची दोन वर्ष ची मुलगी आहे का?
अडीच वर्षाची.
अडीच वर्षाची मुलगी अच्छा. मग तिची शाळा वगैरे काही घातलं तिला शाळेत?
नाही घरीच आहे ना एवढं कळत पण नाही ती आत्तापचून मग शाळेत एकदा शाळेत गेल्यावर तेच करायचं मग.
ते तर आहे पण आजकाल खूप घाई करतात ना पोरांना शाळेत पाठवाय
तरी पण वेळ देण लागते ना ओ
अशना
मुलांना एकदा शाळेत गेले की मंग ते च ओझच लागते ना, घरी आणा, होमवर्क सकाळी लवकर उठा.
खरय खरय मी पण माझ्या मुलीला नव्ह त घातलं शाळेत ती चार वर्षाची झाली तेव्हा घाटलं.
हा मी पण पुढच्या वषी साडेतीन वर्षाची होईल तेव्हा घालायच. या वर्षी म्हणू लागले बरेच जण पण नाही मी म्हणलं, जेवढं होईल तेवढं आपण शिक कवायचं थोडं, पण आ शाळेत टाकलं इन कसं त्या मुलाला हेच ना, सकाळी उठा
बाकीचच त्यांना ताण मग तिथ कुठल्या कुठल्या ऍक्टिवी टीज असतात त्याच्यामध्ये पहिलं या हे
कॉम्पिटिशन सगळं आतापासून ओझ खेळायचंच वय हे ना हे, एकदा मंग काही लागलं शाळेचं कि मग शाळेचंच मंग त आपण किती म्हणलं घरी ठेवू तर ठेवता नाही ना
हो बरोबर ये, बरोबर ये, मी पण माझ्या मुलीला असच चार वर्षाची झाल्यावर शाळेत टाकलं
हा.
छोट्या गटात मग मोठ्या गटात म आता ती दुसरीलाय, हो
हम्म. आत्ताचे पॅरेंट्स कसे हो बुलांना हेच नई, जिसत कॉम्पिटिशन वाढलं शिक्षणात बास प्ले ग्रुपले दोन वर्ष झाले, कीम प्ले ग्रुप त्या मुलांना खेळणं हे सगळं विसरूनच चालले ते
खरे माझा मुलगा जास्त छान सगळ माझा मुलगा पहिला तो का तुझा मुलगा पहिलाय तो असं सुरू आहे आणि शाळेत पण मग तेवढेच तेच चालू आहे की नाही का ह्या जे सारखं कुठली तरी स्पर्धा घ्यायची हे घ्यायची शाळांमध्ये आणि इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये तर तेवढंच गाणी बिणी आनंदाने शिकवतील वगैरे असं पण नाहीय
हम्म
त्यांना खेळ खेळून देतील
नुसतं ते होमवर्क पण एका एका दिवशी लगेच चार चार पेज देतात
हो तेच त्यांना असं वाट बाकी कधी पोरं शिकतील ही आणि कधीही बाहेर जाते कारण की त्यांचे पण शाळा अशा त्यांचे पण कॉम्पिटिशन असत
हा आमच्या शाळेचं नाव रीत
हो हो हो हो तेच मग त्यांना अजूनच पटतं लिहिलं असतं त्याचं की कधी होतात आणि कधी काय होईल पोरं मोठी होतात
नाही आमच्या घरचे म्हणू लागले पण मी नाही नाही या वर्षी नाही टाकायचं मी सांभाळते तिला माझ्यात हय म्हणलं हिम्मत
हुं, हुं, हु बरं तुम्ही बोलल्या
हा एकदा काय शाळेत गेलं मग काय आपण एकदा पुढच्या वर्षीपासून थोडं आपण म्हणू शकतो घरी ठेवायचं म्हणून
हम्म पण बरं तुम्ही बोलला नाही तर काय सगळ्याना असं बोलता येत नाही ना
हा
आणि त्यांच ऐकलं पण
हा नाही पण आपण थोड्या लेकराचा विचार करायला पाहिजे हो त्यांच खेळा व खेळण्याच वय आपण त्यात बांधून टाकायलो आणि आताच्या शाळेत होमवर्क पण बराच आहे ना चार चार पेज सहा पेज देतात एका दिवशी आजच्या अँट अ टाईम
आणि हे त्यांना काय काय करून प्रोजेक्ट करून द्या हे करून द्या त्याचच किती काय काय असत
हम्म आलं की ते गुणाल अभ्यास
आणि ते त्या पोरांना पण मी पालकांनाच करायला लागतं
हा हो आपल्याला जबाबदारी आपलीच सगळी
हो सकाळी त्यांनी शाळेत पाठवा ये शाळेची काही जबाबदारी नसते
हा आपलं होमवर्क करा हे करा
खरंय खरंय
हम्म
ते अवघडच असत तरी माझ्या लेखीला आम्ही मराठी शाळेत टाकलंय मुद्दामहून सगळं म काठी
जिल्हा परिषद का
नाही नाही मी नाही नाही नाही नाही विना अनुदानित शाळा आहे सरकारचं काही हेच नाही सर काय काय कडन ते अनुदान पण नाही घेत सेमी इंग्लिश ने काही पूर्ण मराठी इंग्लिश हा फक्त विषय आम्ही ठरवू मला पण खूप लोक म्हटले काय तुला कळतं का इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं तर कशाला हे टाकलं ते टाकल इंग्लिश मीडियम मध्ये टाकायला काय हौऊस आहे का घरातलं सगळं वातावरण मराठी आजूबाजूचे लोक सगळे मराठी आणि ताई त्यांना शाळेत शिकवणार पण मराठीमधूनच समजून सांगणार आणि फक्त पेपर लिहायचं इंग्लिश मध्ये त्यांना काय जमणार आहे ते आणि कशाला त्यांचे हे पण काय ते कन्सेप्ट पण क्लिअर नाही होणार
हम्म
मग त्याच्यापेक्षा मराठीत टाकलेलं काय हे आणि आपण तरी शिकलेले आईवडील आहेत आपल्या आईवडिलांसारखं पण नाहीये
हो
त्यामुळे आपण जर जास्तच चांगलं काम करू ना त्यांनी मराठी घेतलं तरी मग आता तिच्यासाठी ती पुस्तकं आणायची वाचायला ति पुस्तकं वाचती मराठीतल्या गोष्टी समजून सांगती तिच्यामध्ये आत्मविश्वास इंग्लिश मीडियम चा मराठी घरात वाढणारे पोर असं त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नसत
नसतो
एकदम हाय फाय वाले असतात ना लोक त्या मुलांमध्ये जितका आत्मविश्वास असतो ना तितका यांच्या मध्ये नसतो
हा
ह्यांना असं वाटत असणार आहे आपली आई वडील तर असे नाहीय भारी अरे आपल्याकडे तर एवढे पैसे नाहीयेत आपण तर खूप साधे ठिकाणी राहतो अशी तुलना खूप येते
हा लहान मुलं म्हणजे बऱ्याच वयापासून त्याशी तुलना येते आपल्याकडे अशी बॅग नाही ना लहानपणापासून जर अशी बॅग खराब झाली कि माझी बॅग खराब झाली त्यांच्याकडे खूप चांगली आहे अस कॉमपिटिशन वाढलं
आमच्या शाळेत मग हिच्या एक एकाच पद्धती तिची बॅग सगळ्यांना त्यांच्या शाळेत कार्टूनच काहीच चालत नाही कार्टूनची प्रिंट असलेली कंपास नाही काही नाही
हा
डब्बे भारीतले आणायचे नाही फॅन्सी
हा
आटल्या फॅन्सीे सगळं साध अ हा म्हणून शाळा म्हणते की सगळं साधं आणायचं आणि असं नाही सॅक नाही चालत त्याआधी जुनी दप्तर होती ना आडवी पाचवी पर्यंत तशी दप्तर
हम्म
नीट काढता येत त्याच्यात नीट ठेवता येत म्हणून
हम्म
भारी फॅन्सी वस्तू काहीच नाही
हा
प्रिंट असलेलं हे ते असं काहीच नाही आणि परत हा त्यामुळेच कारण की तरी होतच जेव्हा व्हायचं तेव्हा ते होतच कारण की परदेशात जाऊन आलेले असतात मग ते सांगतात आम्ही उन्हा्याच्या सुट्टीत इथे गेलतो तिथं गेल लो ते होत पण तरी ते कमी होत इंग्रीश मिडीयम मध्ये मला वाटतं खूपच
हो इंग्लिश मिडम म्हणजे बाप पाय बघायचं काम नाय.
आणि त्यात त्यांचं ते सगळं काय ऑनलाईन काय काय बघतात त्यातन पण त्यांना का काय काय वस्तू घ्यायच्या अस
हो हम्
इथं सगळं सारखं असतं आणि शाळेत घेऊन जाताना येणार म्हटल्यावर कोणी काही जास्त घेतच नाही.
हम्म
शाळेत अलावडच नाही करत आहे त्यांना काही घेऊन यायला.
हम्म
आणि क्लास पण लावायचा नाईये आम्हाला सांगितलय क्लास वगैरे कुठेच नाही लावायचात कारण की इथली शिक्षण पद्धती वेगळीये आणि क्लास मध्ये वेगळ्या पद्धतीतून शिकवणार.
हा तुमचे बरे तुम्ही डिसिजन घेतला मराठी शाळेचा.
बाकीच्या आम्हा ठेवतात ना हो पण आम्ही दोघं नवराबायकोनी घेतलं तो निर्णय. कि मराठी शाळेत टाकायचं.
हा
असं मग काय त्याच्याशिवाय हेच नव्हतं
हम्म हम्म
आपण म्हणतो मराठी शाळा बंद पडताय बंद पडताय आणि आ आ आपण आपल्या मुलांना नाही टाकलं हा आपणच आपल्या मुलां नाही टाकलं तर कस होणार.
हा
म्हणून आम्ही टाकलं.
गव्हर्नमेंटच्या पण किती स्कीम येत आओ पण ते आपल्याला नाई हो व्हायल्या ना. नाही गव्हर्नमेंट शाळेत पण किती ड्रेस हे सगळं विकत नाही इंग्लिश शाळेत चार, दोन दोन हजाराची टी शर्ट आणि ते ट्रॅक पॅन्ट.
हो हो आणि परत चार चार, तीन तीन ड्रेस असतात त्यांचे.
अन् ते आपल्या पैश्या न गव्हर्नमेंट शाळेत त फ्रीमध्ये भेटतात. त्याची व्हॅल्यू नाही आपल्याला पैसे देऊनची व्हॅल्यू.
आपल्याला असं वाटत पैसे दिले की शिक्षण तरी चांग मिळेल पण तस काहीच नाईये. खूप पोरांना काहीच माहिती नसत इंग्लिश मिडीयमच्या. ज्या काय बेसिक गोष्टी असतात ना!
हा ते कॉम्पिटिशन वाढलं मी टाकलं मग तुम्ही टाकलं तुम्ही टाकलं म्हणून दुसरे असं वाढलं न ओ. माझा मुलगा शिकला पाहिजे चांगल्या शाळे.
त्यामुळे आता गल्ली गल्लीत इंग्लिश मिडीयमच्या शाळा सु निघाल्या एका बंगल्यात छोट्याश्या पण शाळा
दोन रूम दोन रूम असल्या किं बस ति शाळा. आणि त दुकान लागल्यासारखं.
कोण सा त्यांना कोण लायसन देत कसं काय परमिशन मिळती देवालाच माहीत. पण काढतात बाबा! छोट्या - छोट्या घरांमध्ये आणि ह्याज्यांमधे आणि लोक टाक तत् पण तिथं. कसं आहे काही बायकांना म्हणजे ते कामाचं वगैरे खूपच आहे आणि काही मुलं जेवत नाही. हे नाही, तर त्याच्यामुळे त्यांना सवय लागते नाही का?
हाऊ.
म्हणून पण ते करत असते.
काही ज्या जॉब करतात, त्या बायका मग त्याला काय येत नसेल मग त्या टाकून देतात शाळेत.
शाळा मग पाळणा घर आता काय आता महागा इतकी है तर तुम्हाला करायलाच लागतंय.
एकावर नाहीन होत.
केवढी महागाई भाजी? घ्यायला गेलं तर एक आठवड्याच्या भाजीला सातशे-आठशे रुपये लागतात.
हो, सगळं वीस तीस रुपये पाव. हम् हम्. हो, हे पाऊस पण नाही.
आता हो हो, नाही आता काय निसर्गाचं पण आपणच हे केलंय.
हम्म हम् हम्, निसर्गाची आपणच आपण वाट लावायलो.
तुम्ही फोन कट करता, मी करू का इथून? आपले झालेत दहा मिनिटं, हो हो हो.